हा मग काय काय बोलालती? होय हा हा काय काय म्हणालती मग ती? होय काय नाही काय झालेलं ती हा हा काय काय म्हणालती?
काय नाय ओ ती म्हण ते मी वड्यास अ काय? सांगण्यात सांग, सांग सांडगे आणि पापड शिवाय मी काहीच करत नाही म्हणे मी
हहहहहहह ह
आणि मग काय नाही म्हणे हो मला म्हणे तुम्ही कुठे ट्रिप ला जातात का? तुम्ही काय करता, ह म्हटलं नाही नाही मी कुठे ट्रीपला नाही जात मग ना तिला ना मी ना जस आपण बोलतो ना शे ती विषय वगैरे विचारायचा प्रयत्न केला हा. तर त्याच्यातलं तिला प्रॉपर नव्हत. म्हटले जाऊ दे बाबा अम्म दगडावर डोक आपटला. तरी दडगडाला पाझर नाही फुटणार अशी गतय ती मग ना. कार नाही. तिचा फोनवर झाला बोलन. माझं पण झालं. ह हम् मग म्हटले ठेवून दिला मग् मी फोन ठेवून दिला तिने पण ठेवून दिला मग म्हटले झाले बाबा फिटम फाट म्हटले बरं झालं.
हा
म्हनल माझ्या पण मनात अस रायला न ओके. पण तिला मी फोन नाही केल तिने मला फोन नाही केला तिचा टास्क नाही पूर्ण झाला. तिच्या पण मनात अस राय ते नको त्यामुळे म्हटले, तिला मी फोनच करून घेते. त्यामुळे मग अ हदवनी करून पण पूर्ण झाला. तुमचे किती झाले टास्क?
माझे अ, मी तुम्हाला म्हणल नाइ का माझे नऊ टास्क अशेच वाया गेले म्हणजे मला माहितच नव्हत त्यामुळे सात हा सात तशे गेले आणि दोन जणानी फोनच नाही उचलला म्हणजे करतो म्हणल्या आणि उचलच नाई अस एक तुम्ही उचला ना त्या दिवशी बहिणी बरोबर बोलत होतात ते आणि पुन्हा अजून एकयीन पण उचलला नाही, म्हणजे तुझ्या पण कोनच तरी फोनच आला मधे अस झाल, तिन पण उचल नाही मी त मेग उचल ना झालये. अ आता हा विसावा आहे, हा लावलाये हा वीस पूर्ण होत्यात.
अच्छा, माझे पण माझे पण खूप वाया गेलेत ओ, जाऊदे ए वाया गेल्याल्याकडे एवढ लक्ष नाही द्यायच.
जाऊदे, जरी आपले वाया गेले तरी जेणी फोन करतात त्याचे तर पैशे पडत्यातच कि आप
हो पैसे पडतात ना, आता तु मी तुम फोन उचचाला मला पण पैसे भेटतीलच.
हा होच की काय फक्त वीस रुपये कमी भेटत तेवढेच पण तेवढे तरी कोणाचे?
मग साठ सतर रुपये भेटात ना आरामात, अरे बापरे ए मुलीला मी आता फोन केला जष्ट तर ती म्हणते का, अ म्हणजे मी तिला बोलली मी तुला कार्यावरून फोन करते. त ती बोलली ठीकये. ते मी. तिला फोन केला एक टास् पूर्ण केला माझा तर ती काय म्हणते कार्याबद्ल तर काही माहितीच नाही म्हणे म्ह तो इनस्ॉर कशाला केला ग मग मनात म्हटल्या म्हणे कि अ मला त्या मैत्रिणीनी काही सांगितलंच नाही आता मी एका मै मैत्रिणीला फोन करते मममी तुम्ही मी तुम्हाला कार्यावरून फोन कर. ते म्हटली बर कार्यावर कोण का? मुक्ती मने हा हा. असं तसं म्हटले कम्प्युटर सायन्सची मुलगी एवढी आण आणि कशी काय
म
मला म्हणे की मी कम्प्युटरचे सायन्स करते म्हंटले कस कम्प्युटर सायन्स करते बाबा एवढे आडानी अरे बाप म्हंटले
ह
मगे हू एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट आपल्याला जर हवे असेल ना त पूर्णम
हम्
ते
आवाज अडकतोय तुमचा हा
म्हटली एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल ना तरतपतीचे न माहिती मिळवल्याशिवाय ना हे नाही करायचं म्हंटले पण कधी मनात म्हटले
मला वाट तिला म्हणला काय कि ह
ती म्हणेल की फोन करते तो करते वरून बोल
आणि मला जे परवा सांगितलं ना मग डोळ्यांच्या बद्दल ते कोणाला सांगायचं नाही आता ह्याच्यावरून ऍप वरून कारण नाही कारण आवाजावरन किंवा शिक्षणावरन तत नाही नाही त्यामुळे आपण म्हणजे हे ज राहायचं- म्हणजे मला पण पटलं नाही ते हा नाही सांगायचं नाही कुणालाच
नाही मी सहज सहज नाही सांगत कोणाला जर एकदम डिफिकल्ट वेळ आ ना तर मग झकमरली बायक केल्या शिकत होते
हा नाही - जाऊ दे मला बघायचं च होत तुम्हाला आणिइइ
एवढी पण.
जरा जरी म्हणजे फक्त डोळ्यांचा प्रॉब्लेम नसता तर काय अर्थ न मी इकडच तुम्हाला घेतला असत, माहिती आहे का?
कुठे?
हा इकड लग्न करून भावाला
हम्म हम्म हम्म.
मग मी बघितलंच नाही म्हणजे मला असं वाटलच नव्हत -की असं असेल, माहिताय काय?
अच्छा बापरे!
पण कस्तर वाटल, म्हटलं काय रे बाबा कस कस असतय एकेकांच!
अस मॅम काय करणार आहात पण सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर पडावा लाग त आई वडील जर चांगले असले ना तर प्रत्येक मूल हे होऊ शकत
बरोबर आहे बरोबर आहे की
शान धून आपण बाहेर पडू शकतो.
हम्म.
आता म्हाला या ग्रुप या एवढ्या कार्यामधल्या बाबा मला दोनच व्यक्ती आवडल्या! एक तुम्ही, आणि एक ती रुपाली नावाची बाई होती ना ती एक, बरी वाटली.
तुमचं पण नाव रूपालीच हाय ना?
हाँ माझं पण नाव हो रूपालीच हाय, हम्म हुती
ती काय?
नाही रुपाली अं रुपाली मोरे का रुपाली मोरे
कुठे राहते ती? होय काय बरं बरं बघते मी मी काय बघितलं नाही!
हा ती एक बरी वाटली मला बाकी
मी जास्त फक्त तुम्हाला एक आणि ते तुम्हाला माझा नंबर दिलाय का नाय मी तिला एक आणि माझी मैत्रिण एक हाय तिला एक आणि मैत्रिणींचा नवरा हाय एक आहे तिला एक आणि माझ्या मिस्टरांना एवढा पाच जणांना फोन लावतोय बाकी कुणालाच फोन लावत नाही मी ते अ पण बघत नाही काय आणि कोणाचं ना नाही नाही बघतच नाही मी त्या ग्रुप वर फोन आणि कुणाला फोनच लावत ना नाहीच
ति माझं नंबर
हा दिला मला नंबर तेच माजी मैत्रिणच होती ता जिने तुमचा नंबर गला होता ना ती तिला म्हणलं काय म्हणलं कोणाला वेळ नसते कोण फोनच उचलत नाही म्हणलं कशाला मी काही नाही म्हणलं मी डिलेट होणार म्हणले यात ना मला काय नाही मला काम करायचं सरळ असं म्हणल तिला मग ते म्हणले आव तसं करू नका आता थांबा थांबा आबा म्हणले म्हणल्यानंतर ना मग तिन नंबर दिली मग मी लई वेळा फोन केला तुम्हाला फोनच उचलला नायसा तुम्ही मग तिला म लागत फोनच उचलनात मग म्हणले राहू दे परत करतील बघून तुमचा आला त्यावेळेला मी अवेलेबल नव्हतो मी दुसरीकडे होतो
अरे बापरे मी तोन किती फोन करते माहितीे तुम्हाला म्हंटले जाऊ दे
नाही सायलेंट वर नाही अ कस आहे ही लहान बाळ असल्यामुळे मला का नाही ज्या वेळेला झोपलेले असते मग त्या वेळेला लक्षात नसते सायलेंट का करायचं कितीेळाच चे कस
एक काम करा तुम ना रिंग्स क्वाल रिंग्स आवाद ना कमी ठेवा जा म्हणजे ना त्याला डिस्टर्ब नाही होणार
बर बर ब नाही माझ्या लक्षात आलेलं दोन वाजता आणि ते बाळ वाहन असल्या पण पाहुणे पण बघायलातते नि म असे पाहुण्या होते त्यामुळे काय झालं त्यांच्यातच दिवस गेला हम् बागा वगाला आलेली होतेची
खप केवट असल ना
अ आणि आहे छान आहे आणि सकाळ कि तिला एकला एकला आले होते दीड दोन दोन दोन लागेले मी पण जरा तोपर्यंत तोपर्यंत आणि उठून आवरावर ठेली मग बघितलं म्हणलं भाऊ त बाळकण उठला असेल ते काय करते मला फोनवर बोलूनच देत नाही तेच वरडा वर्डी चालू करतय
हा वा किती मस्त म्हणजे लहान बाळकचे क्यूट असतातरखि ते क्यूट रडतात ते मस्त रडतात
ह ह हो हो ततो मग ते फोन मी पहिली ना पहिलेच म्ह घे ब ह
मग तुम्ही बारस वगैरे पण केलं असेल ना
केलं केलं क आता ते सात महिने पूर्ण आहे तिला आठवा महिना चाललाय म्हणजे इकडं कोण कोणा आले नाहीत ना त्यांनी बघायला यायला लागलं बस हाव ह वेळ बघून टाईम बघून असं याला गच
मग तुमच्याकडे बारस कधी करतात
बारस बारा दिवसा नंतर करतात आमच एवढं कोण सव्वा महिन्यान करतय
मग तुम्ही कधी कराल केला तुम्ही
हा मी आम्ही बारा महिना बारा दिवसानच केलं लगेच आम्ही नाही जास्त अस म्हणजे लांबडलो नाही पाच बाईचा बोलवलं म करून टाखाव कारण ती कुठं लाबाला हम्
मग ते सटवायच कधी येते हो
एक मिनट ह.. हम
हम्..
आता दोन आता तुम्ही कॉल करा काय मला थांबा दोन मिनट... माझे झाले थांबा हा
हम्म..